हॅलो.
आले ते.
हा याएलाय की.
कुठेस कामावर.
होय कामावर ये, जरा आवाज- आवाज बारीक यायलाय जरा.
सुट्टी नाही काय आज?
आज नाही आज म्हणजे आज रविवार ना उद्या सोमवार उद्या सुट्टी.
होय.
होय.
सगळ्यांना रविवारी असते म्हणून म्हटलं.
नाही इथ सोमवार इथे सोमवारची कशी जास्ती लाईट जाते ना सोमवारची. त्यामुळे सोमवार सुट्टी असते.
होय.
होय, काय करायलास मं?
काही नाही बघ जेवून आता फेऱ्या मारायला लागलो वर.
हा
म्हणून म्हटलं फोन कराव, होय आज निवांत सुट्टी.
दीदी न परवा मोबाईल घेतली.
नवीन मोबाईल घेत
हो, व्हय.
कुठला रे?
अ आयफोन घेतली.
होय
तिला सांगालतो घेऊ नको म्हणून, कसाय आय फो फोनला नंतर प्रॉब्लेम येतय ना. बॅटरी, जास्त हा का हा नंतर असंच आहे जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत भारी वाटते
नंतर नको वाटतय ते.
हा त्या मी तिला सांगालं ग, एवढं सत्तर ऐंशीचा घेण्यापेक्षा तिला काय म्हणालतो मी फोल्डिंगचा सॅमसंगचा घे म्हणालतो.
कुठला घेेतली, सिक्सटीन प्लस कुठला सेवन
नाही, सेवनटी घेतली
कितीला बसला मग, लाखाच्या वर गेला असेल कि रे.
नाही, ते किती सत्त अ ऐंशी हजार रुपये लागलेत.
अरे महाग आहे, कसं काय एवढं स्वस्तं बसला?
हो, नाही प्रो घेतली नाय प्रो महाग आहे ना.
हा
हा, प्रो असला की महागाय.
हम्म, नाही माझ्या मैत्रिणीने एक घेतला तिचा एक एक लाख पंचवीस हजार का काहीतरी बसल्यात तिला.
होय, तेच की त्यात पण हे ना प्रो असल की त्याचं पैसे जास्त हे
हम्म
जेवढं जास्त खर्च कराल तेवढं मोबाईल महाग हाय ना तो, आणि तेवढी त्याला फॅसिलिटी पण तेवढीच अस
पण काय रे शेवटी मोबाईल काय वापरायलाच घेत तोय आपण साधा कुठल्या तरी कंपनीचा घेतला काय आयफोन घेतला काय
हा एकदा जरी पडला त्याचा डिस्प्ले, आपल्या आपला जरी पडला तर आपण दोन हजार रुपये मध्ये बस विषय हुतंय.
बाराशे, पंधराशेत येतोय आयफोनचा डिस्प्ले बसवायला त्यात दोन नवीन फोन येतील.
हा असत अस पंधरा हजार, वीस हजार रुपये त्या डिस्प्ले कुठल्या देवान सांगितलय ते करायला?
एवढं पैसेे नाही तर मग ते उगच प्रत्येक वेळी थोडं थोडं म्हणत, भरपूर पैसे जात्यातच रे.
आता कस झालंय ती
सगळ्या आयफोनचा बॅटरी बॅकअप खराब आहे का, तर आहेच.
त्याच बॅटरी बॅक आ. कस ते पहिला नाय? वर एक वर्षपणान जाणवते लगेच नाही जाणवत.
तेच किट ते ठरल्याप्रमान खराब व्हायचे, तसं होतेच ते आता आमच्या कंपनीत किती किती जणांच तरी आयफोन आहे, प्रत्येक जण म्हणते लईत लई एक वर्षभर कसं तर,. वर्ष पण नाही सात आठ महिने नंतर चार्जर घेऊनच फिरायला लागतय सोबत
होय हाऊस
तेच की, चार्जर घेऊनच फिरायला लागतोय सोबत मग
याचा कस हाय, जो मोबाईल जास्त युज करणार नाही म्हणजे जो जास्त वापरणार नाही. तेच्यासाठी बाहेर येत आपण कसं करणार कामास न येणार हा जरा मोबाईल घ्यायचं ते आपन ते बघत बसले की,
सतत मोबाईल चालवणार्यांना काही नाही म्हटलं.
हा मग ते म्हण ते मोबाईल नाही राहात, चांगला नाही राहात. खराब होतो लगेच.
बघू, मी पण घ्यायचं म्हणाय लागलोय आता दिवाळीत.
नाही त्यो सोडून दुसरा घ्या, आता कसं हाय वो विवोच तेन मोबाईल सगळ्यात भारी आल्यात.
विवो म्हन किंवा अस आपलं
विवो, विवो विवो नाही, हा विवोच पण भारी आहेत.
मोबाईल चांगला आलाय म्हणालेत सगळी.
मो टो जुना आ. अ त्यात हो आला, आला, आला, आला, आला. मी बघितलय, बघितलय. डॅड विथ
परवा लांच झालाय काय तरी, एक फ्रेंड सांगत होता, जर घेणार असलीस तो पण बघू शकतेस.
हा भारी आहेत, ते पण मोबाईल भारी आहेत. कारण जास्तीत जास्त करायच करण, विवो मोबाईल सगळ्यात भारी हायित. चला सांगतो कस हाय, ती मोबाईल तापत नाहीत. आणि तापत नाहीत आणि त्याच म्हणजे कॅमेरा क्वालिटी जरा चांगली हाय.
कॅमेरा म्हण, बॅटरी बॅकअप सगळंच चांगलं हाय.
सगळं सगळं सगळं सगळ सांगालोय.
परवा एका मित्राने घेतला माझा मोबाईल, त्यान पन्नास हजारला मोबाईल घेतला, जवळ जवळ मी तुला सांगु त्यात आता आयफोनपेक्षा त्याच्यात फोटो क्लिॲरिटी म्हण किंवा फॅसिलिटीज वगैरे सगळे येतात.
आयफोन कसा हाय, आयफोनच म्हणजे कस हाय, आयफोन म्हणजे एक ते हाय, असला का नाही, कसं वाटत असं हे होतय. काय म्हणायच त्याला, पण काय असते कि ते
असं काय तरी लई मोठी गोष्ट घेतल्या आपण हाय केली असं वाटत.
आय फोन, आय फोन ते कस असतय, नंतर त्याच वेळी कळत नाही ते, नंतर कळतय ते.
आता कस झालय सांगू का तुला? जी प्रोफेशनल काम करणारी हायीत, ज्यांना जास्त पगार हाय वगैरे अशी एका रेप्युटेड कंपनीत म्हण, त्यांना नाही, नाही ती आता घेतात ही आपली विवो ओप्पो मोटोरोोला हे असले मोबाईल. रियलमी रेडमीचे आणि जे नाही का असे. ज्यांच्याकडे एवढा पैसा नाहीये हे नाही ते फोन पण उचलत ना का आयफोनच घेणार म्हणते,
होय ते कसं आहे ते आपल्या शॉक साठी घेतले
तेच नाही पण परतच त्याचा हात्त भरून भरून राहिलंय तर माणसं, काय उपयोग आहे ना तस मोबाईल घेऊन.
बचक आणि परत ते सॅमसंग असं होल्डिंगचा म्हण आहे तो पण आता सॅमसंग अल्ट्रा
का ते मोबाईल पण आता म्हणजे आता, आता सुरुवात हे त्या मोबाईलची त्याला पण क्लरिटी एकदम मरे.. आता ते परवा हा पर परवा दि ते हे पास झाले ना,
हा. हा..
हा त्या मग तिला एक्क्याऐंशी टक्के पडले त्यावेळी का नाही मग, भाऊजीनी काय केले तिला पास झाली म्हणून, स्मार्ट वॉच आणि एक मोबाईल घेऊन दिले ना,
होय.
होय त्यावेळी मग ते हा, हा नाही. कंपनी काय जरा ज काय जरा ते, माडवाज तुयाकडडे पण,
होय मला बड्डे गिफ्ट केले माते ना ते पण माहित नसायचं.
हा मग ते किती पाच पाच हजार ला कायत तुझं किती? हे
कुठलं नाहीई सा,
हा..
हे दोन हजार ला नाल चे दोन हजार पर्यंत येते.
नाही तिनं घेतली ती पाच हजार घेतला.
होय..
हा ते पधी एकदा म्हणजे, त्याच्यात दोन दिवस झालय का आणलेलीण ते कसं झालं त्याला, चार्जिंग ज ना म्हणजे चार्जिंग लागा ना चार्जिंग होई ना,
अरे मी तिला ते घेत. त्यांना ती मला बोललेली हा प्रॉब्लेम आहे. तिला घेत घेतल्यावर घेताना जरी मला विचारली असली तरी सांगितल. कधी पण स्मार्ट वॉच. कंपनीच घ्यायच अस अस कुठ पण उतलं की नाही, परत हा प्रॉब्लेम व्हायचा त होतो एक तर नॉईस, घ्यायच नसल तर फास् ट्रॅकचं घ्यायचं.
फस्ट ट्रॅक पण कंपनी भारी फस् ट्रॅक पण कंपनी भारी आहे.
पास करत्यात त्याला पण तसच आहे दोन हजारपर्यंत तरी जाते.
हो नाही कंपन्या त्या भारी आहेत ना,
हम्म कसं हाय जेवढ, जेवढा आपण खर्च करल तेवढं भारी मिळणार ना,
हम्म किती स्क्वेअर मध्ये आहे.
हा हा भारी आहे.
माझं राऊंड आहे आपल्या सर्कलमध्ये माझ तिचं स्क्वेअर आहे असं चौकण.
हा तुझं गोल मध्ये आहे काय.
पिंक कलर माझं गोल आहे. मला ते स्क्वेर आवडत नाही, ते गोलच आवडतं ‌.
लेडीज गोलच भारी वाटत नाय ते चौकन कसं वाटतेय ते, मुलांच असल्या मुलांच असल्या वाणी वाटतंय
कधीच कधीच स्क्वेअर मध्ये घातलं पण मला घेताना पण तिने व म्हणजे माझी सोबत ती माझी रूममेटच गेली होती ना, मग ती घेताना ती होती सोबत मी ति सांगितली तिला आवडत नाही स्क्वेअर म राऊंड मध्ये आवडत. ते सर्कल कर्व मध्येच घेतली मला.
हा भारी आहे की म्हणजे बड्डे गिफ्टला- मैत्रिण गिफ्ट देतात म भारी आहे की, इथ आम्ही मित्राकड काय मागाय गेल तर ना आम्हाला काय देत नाही.
हा हा हा
इथं भारी आहे बाय तुझ.
देत्यात
हा
तिला पण दिल की बाबा तिचा पण बड्डे होता तिला पण दिलो की
हा तू पण म्हणजे तू दिलीस तू दिलीस म्हणून तिनं दिली. अस काय तर झालं असलं.
काय म्हणलास.
तू दिलीस म्हणून तिनं दिली असलं.
होय नाही नाही आधी तिने दिली मला बघ मग मी. दिल आणि माझं झालं आ मग
हा हा हा अस झालं वय. चालतंय मग
ते कस झालं आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळ्यांकडे होतंच स्मार्ट माझ्याकडच एकटी कड नव्हतं
हॅलो!
येतोय का हा येतोय का? ते फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांकडे होतं रे स्मार्ट वॉच.
हा
माझ्याकडे एकटिकडच नवत बाकी सगळ्या मैत्रिणींकडें वगैरे होतं. मग त्या सगळ्यांनी मिळून असं हे घेतलं होत स्मार्ट वॉच.
हा हा म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या मध्ये दिल होय तुला.
सगळ्यांनी मिळून घेतलं ते,
हा हा हा हा भारी हाय भारी हाय
एक मिनट हा ओमकार.
हा